हा लगेचच लागला की कॉल.
होय
मग चांगला हाय की हॅलो हॅलो हॅलो आता आलं हा आलं बघा आता
पोरांना दिवाळीची खरेदी काय करताय
दिवाळीची खरेदी करतोय की आता मान्सून सेल आल्यात मग जायला पाहिजेत
मान्सून सेल आल्यात
होय साड्यांची ड्रेसची खरेदी करायला जायला पाहिजे पण ते चांगल असतील काय सेल मधले कपडे
काय माहित आता
सेल मध्ये काढत्यात म्हणजे ते तशी बघूनच काढत असतील ना वर्षभर
सेल मध्ये काढत्यात ती कुठली काढत्यात जी खपाय नसत्यात त्याच्यावरती
तेच की वर्षभराची, हा.
उगच येडताकणार.
तर ती आता संपवायची. आणि आता इथूण सनवार चालू होत्यात, त्यावेळी नवीन नवीन ट्रेंडिंग ठेवायची.
बर
हम्म. हां.
आता.
मला, मला कस मुलींची हाऊस भरपूर मला मुलीनंचे कपडे खरेदी करायला खूप आवडते. पण मला मुलगीच नाहीं हाय. हॅलो. हॅलो.
तू जा की, मग वर.
काय. मी बेड वर बसलोय खिडकीजवळ.
कुठं रेंज हाय तिथ बस की, कुठयं हाय तिथ.
बेड बर हाय.
तिथ कॉल लागतोय कनी, सरळ आवाज येतोय त्या जागेवर बस.
तीथच आहे हो.
जरा हिकडं तिकडे हालल कनी, मोबाईलच कनेक्शन चेंज झालं की रेंज येत्या मग.
हां.
मोबाईल पण हलवू नकोस. त्याच ट्रैक असत्यात त्यात.
तसाच आहे.
ते नव्ह एक एक मोबाईल पण नेट वडायचं क्षमता असत्या, जरा कमी असत्या.
हां.
त्यामुळ मोबाईल चा रिचार्ज जास्त वाढलाय.
होय. घरात एका घरात दहा माणसं असल की, दहा मोबाईल असत्यात.
महिना रिचार्ज कमी होता, आता रिचार्ज जास्त हाय.
रिचार्ज पण भरपूर वाढल्यात, आणि इंटरनेटशिवाय आता कोणाच्या हातात इंटरनेट नाही असं नाही आहे.
पहिला वन जी बी एक एक महिना घालवत होतो.
आता दिवसाला अनलिमिटेड लागतय.
त्याला वन जी बी पण पुरत नाही, आता दिड जी बी पण
नाही पूरत.
पहीला व्हिडिओ तेन काय बघत नव्हतीत.
हम्म.
फेसबुक ते पण मॅसेज करायच, आणि चालू करत
आता काय आता कोणती पण अडचणी येऊ दे, काय होऊ दे लगेच चॅट जी पी टी, ए आय वर टाकतात असं असं पाहिजे लगेच सोल्युशन मिळतय. आधी मुलांना निबंध आम्हाला, आमच्या वेळी कोणत्या शाळेत सांगितलं आहे याच्यावरून निबंध लिहून आणा माझा आवडता प्राणी. आम्ही निबंधमाला कुठं दुकानात हुडकतो कोणाच्या मित्र मैत्रीणी जवळ कोणाकडे हाय असं शोधत होतो.
आता पोर डायरेक्ट गुगलला टाकतात. माझा आवडता प्राणी लिहून घेतात.
पोरांना
आं?
पोरांना सगळं सोपं झालंय.
सोपं झालंय की तेवढं पण त्याचा फायदा पण आय आणि तेवढाच तोटा पण आय मुलांचा.
फायदा काय की माहिती मिळतिया लगेच सगळी कुठली पण.
पण मुलं मोबाईल हातात घेऊन त्याचा गैर
आणि तोटा काय? हे तोटा असा हाय की त्यांच त्यांचं डोकं चालवत नायत डायरेक्ट त्यांच्या मार्फत घेतात सगळ.
हा आणि त्याचा गैरवापर पण होऊ शकतो ना आपण घेणार एका कारणासाठी. ते कारण झालंय एक पाच मिनिटात तुम्ही निबंध लिहून झाला पण त्यानंतर मुलं दोन तास मोबाईल हातात ठेवतच नायत खाली आई वडिलांना वाटतय मुलं काय करायल्यात अभ्यासच करायल्यात. पण मुलाचा अभ्यास होऊन मुलं कुठं कुठं गेलेल असते त्यांना माहीत नसते.
प्रत्येक घरात मो- मोबाईलची सगळ्या मुलांना मोबाईलची सवय लागलेलीच हाय.
ते लॉकडाऊन पासून लागले ते लागलेच.
त्याच्यामुळ बाहेरची ऍक्टिव्हटी मुलं करत नायत. हे क्रिकेट खेळणे अं हे काही खेळ माहित नायत त्यामुळ पोरांचा लठ्ठपणा प्रमाण वाढलय.
हुशार पण झालेत पोरं तेवढीच मोबाईल मुळं हुशार पण झालेत.
खर डोक्यां हुश डोक्यानं हुशार राहून काय फायदा नाय. डोक्यान हुशार झाला आणि शरीराने बाद झाला तर काय उपयोग आय त्याचा.
होय ऍक्टिवपणा नाही राहत ना.
शरीर पहिला सगळ्यात महत्वाच म बाकीच कायपण.
हम्म.
बरं खुळ हून गल्लीतन फिरूद खरं शरीर चांगलं पाहिजे.
पण आता क नी एक नऊ दहा महिन्याच बाळ सुद्धा ते चिवचूव चिमणीच्या गाण्यावर लगेच खाऊ पोटात जातोय त्यांच्या.
ते पहिला सवय माणसांनी मोठ्या लावली. मोठ्या माणसाच्या हातात मोबाईल कुठ बंद आय.
हा मोबाईलचा आवाज टीव्हीचा आवाज गाण्यांचा आवाज लागला की मुलं लगेच तोंडात भात जात तोय शांतच होतात रडायचं रडणच बंद होतय.
ती मोबाईल शिकल्यात कोणाच आपलं बघूनच शिकनार.
होय ते आधी मोठा माण माणसांनाच कळायला पाहिजे.
मोठी माणसाने घरात एक पण म अँड्रॉइड मोबाईल घेतला नाय कॉलिंग पुरता वापरला तर मग मुलाना कशी सवय लागल लागणारच नाय.
पण ते आता मोठ्याच माणसांना अवघड झालय.
मोठी माणसच पहिला जास्त घ्या लागल्यात त्यामुळं लहान पोरास्नी पण ती सवय तेवढी लागल्या.
हा तर तुमच्या हातनं सुटतोय का मोबाईल तुम्ही तस ज केलासा तर होईल का तुम्हाला?
व्हय आम्हाला पहिला सवय नव्हती मोबाईलची. आता ते इन्स्टाग्रांम हे ते त्यांच्यामुळे शक्यं नाहीं बणं त्यांच्या समोर काढायचं बंद करायलां पाहिजे.
तुम्हीं करूं शकतांय कां मंग?
त्यांच्या समोर काढायचं नाहीं आपणं जायचं बाहेर म्हं बं
हं पणं आंता तुम्हीं आंठ तांस कामांला गेलां तरं बारां तांस घरीच असतांय
हां
मंग कायं कायं म्हणूंन मुलांच्या समोरला किती वेळं तुम्हीं येलं फणांर आहे मोबाईल
जरां बाहेर जायचं
हम्मं बघां करूंन बघां तसं
चर्च्या रूंम मध्यें जांय इडे तिकडे जांय बाहे बघं पोरां आले की मोबाईल ठेवायचं
हं
चाललं वरूंण असले की कांढाला बरं
हम्मं आंता मी ठरवलेलं होयं होयं तुम्हीं तसंच करतं असणारं पोरं आल्यांवर बायको आल्यांवर
हां खिशातं मोबाईल ठेवतो मी भी
हां
हम्मं बायकोला पणं संवय लागते नां मोबाईल बल्यांवर म्हूंन मी मोबाईल ठेवं
होयं बायकोकडे कायं मोबाईल नसेलचं
त्यांला मोबाईल असणारं की म्हंणचं होतो
हम्मं पर्वा शाळेंत मिटिंग लां गेले ते मिटिंग मध्यें सांगाल ते मुलींचा अं पोहरांच्या मम्मीचां फोन हां मम्मीचा नसतोय पोहरांचाच असतो
हम्मं
पप्पांचा एकां दिवसं पप्पां आडवतोत मुलांना द्यायंला पोरं आंता त्यांवेळी आं ते कायं झालं माहिती आहे मुलां शाळां चार लां सुटते मिटीग आमची सुटांयला पांच वाजल्यां आणि मुलं दारांत वाटतं बघतं उभारलेली सरं म्हणतांत ती मुलं तुमच्या जास्तं तुमच्या वाटतं कमी बघतं असेल तरं तुमच्या हातं मतलब मोबाईलच वाटतं बघतं असणारं आहे बाहेर पोरो उभारूंन सगळें कडं पालंक म्हटले होयं होयं तसंच आहे आमची कोणं वाटतं बघतं नाहीं मोबाईलची वाटतं बघालांत त्यांना मोबाईल द बसवलं तरं तुम्हीं मिटिंगला आणि दोन तांस बसां त्यां तुम्हांला कायचं बोलणारं नाहीं मुलं
हो ते पणं आणि आंता मोठा मुलंगा मोबाईल साठी विकला गेलां माहिती
कुठे गेलांय
सासंर वाडीलां
हां जवळं आहे कां तुमची सासंरवाडी
हो मोबाईल साठी तिकडे गेलां तो इथं मोबाईल देतं देतं नाहीं म्हणूंन तीथन मोबाईल घ्यायला
मोबाईल सांठी नाहीं तसं एन्जॉयमेंट पणं राहते नां त्यांला तिथं घरांत बर्डन असतंय
नाहीं एनजॉयमेंट नाहीं एन्जॉयमेंट कायं गादी पडूनचं मोबाईल काढूंन बघांयलागतं
मोबाईल घेतोय,
ला, हकाच मोबाईल नाही घेतला तर, मग एनजॉयमेंट
नाहीच घेतला तो मी, आता फोन केले ना तो, दुपारी सात पासन मोबाईल घेतला नाही. कारण तो आता साडे अकराला तो, गेम खेळणार होता मी रांच्या सोबत,
म्हणून, त्यांन सात पासून मोबाईलच घेतला नाही, आता साडे अकरा ला घेणार होता तो.
काय केलाय स सकाळ,
काय टीव्ही बघितला, जरा इकडे तिकडे गेला, पिक्चर बघितला टीव्हीला,
सगळ्यात टीव्हीचच बघितलं, बघायचंला,
पण इथ घरात तसं टी व्ही बघायला मिळत नाही ना तुमच्या, म्हणून तो जातो तिकडं, त्याला काय, मोबाईलच पाहिजे असं नाही, टी व्ही वर तो पिक्चर पण बघू शकतो.
आता काल पण चालयला उतरूनतो, माझ्या गाडी वरण,
हम्म,
त्याला म्हटलं, चिकन खायला आणलो, घरा घराकडे चल,
त्याला मी सांगितलेलो तू शनिवारी जा म्हणून, म्हणून आज गेला तो, जाऊ दे, तेवढाच निवांत राहतील ना तू, तिथं, तुमच्या घरी भरपूर बर्डन असते, तुम्ही कोणाला, मुलींना काय बोलायचं नाही त्या लगेच रडत मग, त्यातला कस त्याला बोल लागतात, ते, त्यापेक्षा राहुदे निवांत,
उद्या येणार परत.
होय, तसं, शाळेत मिटिंगला पण सांगितलेय, मुलांना रविवारी जास्त अभ्यास देऊ नका, कारण त्यांना आठवड्या बर जास्त वेळ असते.
तर, तिने हे पण सांग त्यांनी हे पण सांगितले की, त्यांना बाहेरच्या ऍक्टिव्हटी, करायला पाठवा.
हो, की आता ऍक्टिव्हटी करायला तुझ्या सोबत कोण मित्र, नाहीत तर काय करणार आहे तू,
काय नाहीसणार म, हिकडं, तिकडं जरा जिम मदी, यायचं जरा माणसं काय करतात, जा रनिंग करायची, इकडे -तिकडे एक तास माझं टायमिंग त्याचा, टाइमिंग,
आता, ते तरी काय करणार आहे, आता ती सायकल तर फिरवायला,
करणं, मी ज्या वेळी घरात, घरी असतो त्यावेळी तर,
तुम्ही घेऊन जायचं. चलच म्हणायचं, तू आता चल, आल्यावर तुला देतो हे, देतो ते देतो तू बोलायच.
कारण त्याला, व्यायामची सक्त गरजच आहे.
व्यायाम कराला, लागणार च आहे आणि,
मग तेच ना,
कारण, तुझ्या हाईटच्या प्रमाणे वेट जास्त आहे.
हम,
आणि, असच राहिलं तर, बाकीचा आजार होण्याची शक्य शक्यता जास्त,
होय, होय,
हा,
त्याला खाऊ दीसला, खाण्याबद्दल काय नाही फक्त शरीराला त्याचा घाण जायला पाहिजे व्यायाम झाला पाहिजे.
खाऊ दे काय पण आता आम्ही लहान असताना सगळं खाईत होतो.
आता तर मुलाना आतापासून बर्डन देऊन का करणारऱे आडवं. कारण आता त्या मोबाईलला आडकलत ना मुलं आता घरी
हा हो तेव्हा जरा तब्येत बारीक झाली ना तुची.
मग ते सगळं बंद झाल्यामुळे आणि ब
हम्म!
आणि पण रा तसं झाला, आणि त्याच्या मनात पण इच्छा नाही आहे.